हा... काय रे भाऊ?
हा.. अ... मला... काकू... मला मटर पनीरची भाजी करायचीए मी आता मटर आणलेलेए पनीर आणलेलंए... कोथंबीर आणलेलीये
हो का... पण मग आता, मध्येेच कसं? काय मटर पनीरची भाजी करायची? मेसला.. मग सुट्टी का वेळ
हा... सुट्टी ए मेस ला
हो का? बरं मग.. लगेच आता करणार आहे का? का सांगू तुला
हा सांगा ना आत्ता
सामान काय काय आणलं तू काय काय सामान आणलंय... कांदा लसूण आणलाय का
हो.. आणलेलं ए सगळं
हा... कांदा बारीक चिरायचा
हम्म
आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकायची
हम्म.. हम्म
अजून तुला सांगते... आधी पनीरला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं... त्याला बारीक तुकडे करायचे आणि थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायचं ते तळून बाहेर बाजूला करायचं आणि मसाला थोडासा करायचा आपला... भाजल्यासारखा आपण... वाटणचा मसाला करतो तसा आधी काय करायचं कांदा वाधून घ्यायचा त्याच्यात थोडस खोबरं अद्रक लसून टाकायचं आणि त्याची पेस्ट करून घ्यायची.. टमाट्याची बी पेस्ट करायची आणि नंतर कांदा आणि मग ती पेस्ट टाकायची आणि ती तळलेली पनीर टाकायची मटर टाकायचा..
हम्म
स्वच्छ धुून..
हा..
पण छान मस्त पैकी उकडू द्यायची.
हा..
म मटर पनीर पण मसाला भेटतो ना बाजारात.. तो थोडासा टाकायचा झाले मटर पनीर...
हम्म
करून बघ मग...
हा बघतो आता मी नाही पण पाणी किती टाकायचं....
जास्त पाणी नाही घालायचं थोडस पाणी घालायचं...
हम्म
आपल्या अंदाजाने घालायचं, जास्त पण नाही टाकायचं, अगदी अर्धा ग्लास वगैरे टाक टाकायचं, तुला जसं ग्रेव् पाहिजे असेल तेवढं टाकायचं आपल्याला पातळ, घट्ट.
हम्.
मग शक्यतो बाहेरून थोडासा मसाला आणून घे मग. तो म्हण आपलं, आद्रक लसणाच न कांद्याची ग्रेवी च मसाला, हा हा.
हा टमाटे लागतील.
हां टमाट आणली का?
हा आणली.
हां मटर पनीर, कोथंबीर आणि पनीरचा मसाला आणून घे थोडासा, दोन आपला गरम मसाला मिळून टाक. तिखट, थोडंसं हळद. मीठ अंदाज आणि, टाकायचं आपलं आणि रोटी तीन पोळी कराले घरी
नाही नान रोटी आणलेली
ह, मग पनीर मग घरीच बनवून बघतोय का?
हा.
म्हग, कोण कोण ए मा आता? सगळी जण मिळून करणार ये का? तू एकटा करत तू एकटाच
नाही सगळी मिळून करतोय ना.
हा मग त्यांना पण थोडं थोडं माहिती असेल ना.
हा माहितीय पण चांगली लागते, नाही लागय म्हणून
हा चांगले आपल्या पद्धतीने करून बघायच
हा बरं.
हम्म! अजून काय चाललय बेटा? हो खोबरं लागतं ना थोडंसं, ओलघे किंवा मग आपलं सुख घे.
बर बर.
कोणतं पण घे.
बरं.
आणि करून बघ.
हा हा.
बाहेर जाता येत नाही, बाहेरचं चांगलं नाही लागत शक्यतो पनीर बरोबर येत नाही बाहेर.
चांगलं बघून पनीर आणलं का?
नाही मी पहिले आणून ठेवलं होत म्हणून, पण मला करता येत न्हवत म्हणून विचारलं तुम्हाला.
बर बर, करून बघ मग थोड्या वेळानी अजून काय चालला अभ्यास वगैरे
हा चांगला चालू आहे.
हां. अजून काय? असं मॅगी वगैरे करता येत का?
हा.
मॅगी वगैरे करून बघायची, मॅगी खायची नाही तर मग, सारखं सारखं मॅगी पण चांगली लागत ना
हम् हम्.
मेला सुट्टी होती म्हण संध्याकाळ चाल करताय का, लंच
हा.
मग त शहर शनिवार रविवारी सुट्टी असेल
हो
हा मग काय करणारे
काही नाही आता जा जाणार आहे बाहेर
हम्म
फिराय चालो आ्ही
हम्म हम् अजून काय म्हणतो
काही नाही आता प्लॅन बनवता आहे मित्र गोवाबावा तिकड जायचा
हा
हम्म मजा येईल
बर बर अ शांततेत भाजी कर तेल वगैरे जास्त असं इकडं तिकडं उडू नको शांततेत करायची गॅस लो ठेवायचा जास्त मोठा करायचा नाही
हा
इंडक्शन आहे का गॅस आहे
इंडक्शन
हा मग शक्यतो जरासं लो फेमवरच करायचं शांततेत करायचं आधी करतो का आप भाऊ
हा
आधी करत होता का
हा हा
हा म्हणजे बाकीचं करता तुम्ही ोडो ोडो
हा करून घेतो बॉईल आणंटी हे ते
हा
बटाट्याची भाजी
हा का
पोळ्या
अजून काय काय येतं तुला करता
खिसडी आहे त
हो का
हम. हे आता काय डबा मेस पण जाई ना म्हणून.
हा. अजून काय करायचं तुला काय बनवायचं असलं तर मला विच. विचार मग मी सांगल. शक्यतो बाहेरच टाळा आपल्याला जेवढं जमतं तेवढं किती जण मुलं आहेत तुम्ही.
हॅलो.
कि किती मुलं आहे.
आता का.
हम.
भरपूर एक माझे मित्र पाच सहा मित्र आहे.
हो का.
हम.
हम. तेवढ्या याच्या आणि मग. त्याच्यामध्ये ग्रेव तयार कर जास्त पण पाणी घालू नको. हो का.
हम.
ह तेवढ्या हिशोबनी करायची आपली.
हा हा.
हम् अजून काय बाकी सगळं ठीक आहे हम्.
कळली आता मला रेसिपी आता बाजारात जातो. जे काही न ते घेतो.
हां.
हम्म अ मझ्या कला न. सबुक बी नोटबुक बी संपलेले आहे ते बी आणायचे आहे.
हा.
असाइनमेंट क्लिअर करायची.
हा हा.
भरपूर गोष्टी अजून बा.
बरं बरं ग्रेवचा मसाला पण घेऊन ये.
हा हा आणून गे तो.
त्याच्यामध्ये मिक्स टाकल्या का चांगली लागते मग अजून भाजी.
हम. आणि तो ग्रेवीचा बी मसाला घेऊन येतो आणि. टमाटे बारीक म्हणजे कसे करायचे टमाटीची पेस्ट करायची का एकदम.
आता मिक्सर तर नसेल तुमच्याकडे म. असं बारीकच बारीक चिरून घ्यायचं.
हम्म.
आणि का कांदा पण एकदम बारीक चिरून घ्यायचा.
हा.
मिक्सर नसल्यामुळ मग तसच टाकायचं.
हम.
म्हणजे त्याच्यामध्ये मॅच होऊन जातना. चमच्यानी थोडस मॅच करून घ्यायचं त्याच्यात कडाईमध्ये.
हम.
म्हणजे बारीक होऊन जात आणि ग्रेव पण होऊन जाते मग तो ग्रेवचा मसाला टाकला का होऊन जातो. अशी तर मग मिक्सरला पाहिजे होता मसाला पण आता मिक्सर तुमच्याकडे नसेल नाच ना.
नाही मिक्सर नाही. म सले कोणते आणायची आपली.
आपले मिळतात ना बाजारात पनीर मटर मसाला द्या म्हणायचं ते देता मग
हम्म
ओला पण मिळतो सुका पण मिळतो तुम्हाला जे चांगले वाटेल ते आणायचा आणि तो टाकायचा
हम्
पण शक्यतो ग्रेवी होणार नाही मिक्सरला मसाला केल्याशिवाय पण आता थोडंसंच घाल पाणी जास्त नको घालव
बर बर
नाही तर मग पच कटून जाती भाजी
हम्म
शक्यतो थोडस आपल्या याच्या हिशोबानेच आणि वरतून थोडासा अ पनीर असं चुरून टाक म्हणजे घट्ट होऊन जाते पाहिजे गेईल का करता
हा येते आता मित्र बी आहे ना सोबत त्यांना सांगतो मग मी पण करतो
हा तर बाहेर जेवायला बाहेर जाताना येत का बेटा बाहेर
नाही ज मलाात आणनलेते घरचननी मित्रांनी आणलेलं होत म्हणून आता कराव लागेल.
हम्म हम्म हम्म. चालेल बाहेर माहग पण ना एवढ चार पाच जणांना जेवायचं म्हणजे.
हो.
हम्म. बघ करून एकदम बघितलं का मग येतं थोडं थोडं हवूहळू करून बघायच. बाकीचं मग. आणि खिचडी बिचडीने तर भात भीत करून बघायचं.
हम्म नाही मी युट्यूब वर बघितले होतो पण तेी युट्युबले खूप जास्त काही काही सांगता म्हणून.
हो का.
हा त्याच्यामूळ.
हा हे शॉर्टकट मध्ये मग आपल्या आपल्या ज असं टाकायचं मग आता काय करणार आहे. थोडासा गरम मसाला पण आणून घे त्याच्यात चांगलं लागतो.
हो हो.
अजून काय.
काही नाही आता तयारी करतो भाजीची तयारी करतो.
हम्म हम्. तेल वगैरे आहे का.
नाही आनायच आहे तेल पण,
हम्म तेल वगैरे आणून घे.
हम्म.
आधी सगळी तयारी करायची मग ऑन करायच नाही तर तेला टाकी येल तू बाजूला काही करशील नाही तर भाजीचं जळून जायच.
हो हो.
आणि कापून कोपून घ्यायची चिरून घ्यायची सगळे कांदे बिंदे सगळं लसून लिसून सोडून पेस्ट तयार करून घ्या कुठून घ्या आणि मग इंडक्शन ऑन करा. मग तेल टाका मग पनीर थोडंस भाजून घ्या त्याच्यात तेलात. आणि मग बाकीचं करा.
हम्म.
नाही तर भाजी चांगली लागणार नाही पण वरतून थोडासा बारीक चुरून टाका.
हो.
अजून काय सांग. काय पाहिजे असेल तर मला सांग मी पाठवते.
बरं बर.
कोणी आलं तर तिकडं.
नाही आता मेस कधी उघडणार आहे तुमची. हॅलो.
हां.
मेस कधी ऊघडणार आहे म्हटलं..
सध्याला नाही उघणार.
बर बर. किती दिवस तरी.
दोन तीन दिवसानी मी गाऊून आले का मग उघडेल. आता सध्याला मी गावाला आहे ना आ. म जायच होत म्हणून गेले होते थोडस आता डजस्ट करून घ्या. एक दोन चार दिवस. मग तिकडून आले का मग काही प्रॉब्लेम नाही राहणार.
बरं चालेल चालेल.
हम्म.
मग आता उद्या काय देल नाही डब्याला पर म्हणजे जेव्हा आले तेव्हा.
बघेल ना आता. मग मला पण तयारीच करून हे कराव लागेल ना मग आलं क तिकडे.